हॅलो. काय करती हे?
मी काही नाही करते मी आता टीव्ही बघते, तुम्ही काय करताय?
. . काय तुम्ही काय करताय? मध्ये मध्ये बोलू नको त्या बोल
आम्ही आम्ही टी व्ही बघतोय. तुम्ही काय जेवण केलं?
आम्ही, वांग्याची भाजी.
बापरे. काळ काळ्या रस्याची खाल्ली का? लाल रसाची खाल्ली का? हिरव्या रसाची खाल्ली?
अ लाल
लाल रसाची आवडते तुम्हाला?
मग?
मापशी कोणी केली होती आणि भाजी?
हं?
भाजी कोणी केली होती?
हम्म.
भाजी कोणी बनवली होती?
हम्म, मम्मी.
मम्मीने बनवली होती आणि भाकरी खाल्ली का पोळी खाल्ली?
पोडी
वा छान पोट भरून जेवण केलं ना?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
कोणती सायकल पाहिजे तुला?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
थोडीशी छोटी आणि थोडीशी मोठी, म्हणजे कशी तरी पण?
अम्म. स्क्लाय ब्ल्यू कलरची.
स्काय ब्लू कलरची पाहिजे मापरे! तुझ्याकडे तो होती ना, सायकल मोठी वाली?
आ पोरग्याले देऊन दिली.
कोणाला देऊन दिली?
पोरगा
पोरगा?
हम्म.
फोन वर्ग
नाही माझ्या मावशीला दिली. हम्म.
ली आणि तुला नाही ठेवली.
हो आता ईलना माझ्या बड्डे ईल ना चार महिना आला तेव्हा
हो, तुझ्या वाढदिवसाला
आ?
तुझ्या वाढदिवसाला तुझे मावशी घेऊन देणार आहे. मग मम्मी घेऊन देणार रे का मग? छान तर तुझी मम्मी घेऊन देणार तुला. मग स्काय ब्लू कलरचेच घेऊन मागणार आहे का?
नाय.
हो. मग मग, तुला अजून काय पाहिजे बड्डेला?
अजून का काही नाही.
अजून एक नाही पाहिजे, फक्त सायकल पाहिजे. तू शाळेत जातो का रोज? शाळ-शाळेत आता तुम्हाला कोण आहेत, मिस आहेत का?
हम्म हा. अं टीचर
कोणते टीचर आहे, टीचरचं नाव माहिती आहे का?
हां पूजा मॅम.
पूजा मॅडम, बाप रे. पहिलीचे मॅडम चांगली होती का, आताचे मॅडम चांगली आहेत?
अं आत्ताची
बापरे, आताचे मॅडम चांगले शिकवते का नाही?
हं.
मारते का?
काय नाही.
मला हे सांग तुला टेबल कितीपर्यंत येतात?
अ फाईव
फाइवपर्यंत. पुढचं टेबल बोलून दाखव बरं मला अगोदर.
टू वन जा टू, टू टू जा फोर, टू थ्री जा सिक्स, टू फोर जा एक.
नाही रे तसं नाही तसं नाही तसं नाही. मराठीत नाही येत तुला?
नई.
मग मला हे सांग तुला वाचन करता येतं?
हा.
वाचता येतं तुला?
आं.
वाचन करता येत का मराठीचं?
हा हा.
किती वेळेस वाचते?
हा.
एखाद्या वेळेस वाचन कळते, क्लासला जातो का?
आंहा.
कुठे क्लास
लावणार आहे एक तारखेपासून.
एक तारखे पासून लावणार कोणाकडे लावणार आहे? गुगल मिस कडे. मिसच तर घर लांब आहे. रिया मेसकडे लावणार आहे.
हा.
आन्वी एम एसकडे पोचवायला कोण येत जाईल तुला.
पप्पा.
पप्पा
पप्पा नाही येणार तुला पोसयला, पप्पा थकून जातो.
काय नाही, ये नाही.
आणि तुझा तो रिक्षावाला आहे शाळेत. का तो शाळेचा रिक्षावाला तुझा, हो तो येत पण नाही तुला घ्यायला. का बरे हायत नाही, तू त्याला रागवत नाही का संध्याकाळी लावू, मग त्यांना लवकर यायला लावाय चना शाळा सुटल्यावर लवकर येत जा. अंकल म्हणा आमच्याकडे किती दोन तीन मुलं पडून गेले, लागून गेलेत. त्यांच्या हाताला मुलं मस्ती- करतात म्हणा. उद्या तसं सांगशील हा तुझ्या त्या कल्ला, हो हो नुसता हो होच म्हणतो.
ह्
मग आज काय करणार आहे तू रात्री? लवकर झोपायचंय कि नाही?
हां.
झोपून जायचं का म आता?
हा झोपतोय.
झोपा मग एकट शुभरात्री.
म्हणजे हे शुभराात्री आहे मग इकडं‌.